आवाज असा ब्रेक होतोय
नाही ते ग्ली
हा.
घेत असल. हॅलो. बोल ना.
येतो का आवाज. हॅलो.
हॅलो बोल. की आवाज आयलाय ना? हा यायला यायला बोल.
आला आता. आवाज ब्रेक होत होता.
आता. हम्म हम्. तेच म्हणले काय चालूय काय नाही?
माझा एक मित्र करतो गावामध्ये वाळू धंदा. त्याच अजून लग्न व्हायला नाही काय नाही तर वा
हा. आमच्या इथ तसेच बिना लग्नाची शेत घोडी.
आमच्या गाववाले बिना लग्नावाले करत होते ते सारे बंद करून टावले.
हा.
तिथे एकटा करलो.
आमच्या इथे बिनालग्नाचेच घोडे आहेत.
अ बाकी मद पोर. त्याला ओळख पालख लागा ओळख पालख लागा की.
आ
ळख ला का दीपक काढावी देव
हा सोडाय का पकड ट्रॅक्टर नले की डायरेक्ट दीड लाख फाईन ह ट्रॅक्टर सोडा य.
ट्रॅक्टर नेऊन द्यायचा नाही का?
एक तर नेऊ द्यायचं नाही इकडेच हँडल करायचं ती चाळीस हजारात नाही तर मग काही फोन ला लावून काही लावून ते तरी फोन लावला तरी पैसे घेतात देनच लागत थोडेफार.
नाही मग कमी होत.
तीशेक मध्ये तीस चाळीस मध्ये मानले तर मानले इकडलं इकडं. त्याचा फायदा दहा दहा हजार रुपये काय? कदा. चौघ जण असले पाच ले तर पन्नास हजार रुपयात मानतील.
हम्म.
दहा दहा हजार रुपये घेतील एका म्हणजे एका दिवसाची.
जो एक त आहे ना तिथे मित्रा मित्रा मध्ये पार्टी होती तर दारू आणली त्यानं बॉक्स.
हा.
कन्नडून जे दुकानातून जे दारूचे बॉक्स घेतलं.
हम् हम
पोललीस दोघ पाहिले त्याला
हा
त्याचा पिछा करत करत करत करत अर्ध्या रस्त्यात त्याला पकडलं
हा
त्याला पकडलं पाहिलं दारू होती तर ते बी किती बॉक्स भरलं होत फुल
हा
अ पन्नास एक हजार ची दारू होती त्याच्याकडे
हा
ते प पोर पोरा मध्ये पन्नास ची दारू आणली त्यानं
बापरे बाप
तर पोलिसांनी पकडलं त्याची ओळख होती ना तर त्यांन फक्त पाचशे रुपयामध्ये मिटवलं होतं
हा
त्याला आमचा नगराध्यक्षाला फोन केला
हम्म हम्म
त्यांना तुला लयच सोडायला लावलं मग पाचशे रुपयात मिटवलं ते बेबी चहापाणी चहा पाण्या चहा साठी दिले त्याला
अरे नाही हे अशी कशी हे तर म्हणजे लयकमी झालं रे म्हणजे असं डायरेक्ट जर का तुला वाळूच्या ट्रॅक्टर सोबत पकडलं ना
हा त्याला लागतच
हम्म पन्नास देनच लागत एक लाख आप ते वाचाली ना
हम्म
हम् ह ट्रॅक्टर नीला तर मंग चलयेतल ना
मग दीड दीडच्या वरच लागतं दीडच्या पेक्षा कमी तर अजिबात नाही
नाही दीड लाखाचा फान आहे आणि एक्स्ट्रा काही लागले लागताल मग ते दुसरी चार्जेस काही
हा मग तहसीलदार पकडलं तर मग ते जास्त घेत तहसीलदार
तेवढंच आहेत त्या तेवढं हँडल करावं लागते मग
आमचा पहिला तहसीलदार लय भारी होता रे
हम्म हम्म
तवा आ पात तुम्ही रात्रभर होऊन घ्या मला बघ फोन करून वयचे असले का
हा
पर म पप्पा नाही म्हणत्यात अस तुम्हाला बघा तर तुम्ही चालू राहू द्या मला फोन करात चालू केली तिकडे गाडी ब येणार नाही मला कोणा कोणाचा फोन बी आला तर मी तुम्हाला फोन करून सांग मी एव आलो तुम्ही तरलो गायब होऊन
हा
पण पप्पा नाही म्हणत त्यांच्यामुळे काही करा वाडत जास्
हम्म हम्म
मग कर दमा दमान नंबर दोन नंबर दोन नंबर दोन एवड पैसा तर कायात नाही बाबा
हो तेेत आहे क त्याच्या पैसा कशा करत नाही
वन प ट होईन पण थोडा टाइम लागेल
हो
ते आणि एक कॉन्ट्रॅक्ट कोणता इचं पघ
हा तेिथसर आ
हम्म
ह खूप लागणार का नाही तरी
त्यासाठी अं बायकोत तहसीलदार
बऊ पोलीस
हा
आणि अजून घरातून कोणत एक तलाठी एवढं पाहिजे बाकी काय ऐकवाण्याची गरज नाही मग
मग काय करायचं आहे हो
काय गरज नाही डायरेक्ट
हम् ह
बाकी ज ना पोलीस आणि तलाडी नसली तरी चालते पणस त तहसीलद जरी असला एक ना समज फॅमिली तुम कोणी पगला झालेलं की आत त्यान तर सगळे हँडल होतात आणि तिथे आपल्या प्रॉपर प्रॉपर ड्युट ला तोकी स्वत आच स
आर तू नुसतं पोललीस वाला असू दे रे तहसीलदार ना सुध पोलिसवाला असते फक्त
फरक नाही पडत अखखेच बरोबर आहे तू तू फक्त पोललीसवाला जरी असल ना भया तरी कोणीच हातला होत नाही माे का तू यायला हम्म त तहसीलदारची तर गोष्ट दुसरी राहिली मात्र पोलीसला जरी असलरी ह क होत नाही
बच्या म विचार पलीस बाई खपयची बडला काय आडनी फक्त पोरग आधी अकॅडमी मध्ये पटून ठेवायचे
हम्म
ते जुगाड लावणे आला
ताहेज कता
दंदा कर तथोंडा काही ते काही कराला का
ह मग केल्याशिवाय काय
हा
केले शुय कसं भेटल फळ
बाई मीथच बड्डेचा असते का हा भाई नन र्मेोटेलो जी
हो हो एक पाहिले हो तुम्ही
अ तो दुकान सांभाळतो त्याच्या बाय इंडियन आर्मी
घ
मिस्टर ऑफ इंडियाना अनवी
मग ते बरोबर आहे मात्र ते मग त्यालं इंटरनॅशनले सहा सहा महिने अंदा दहा नऊ नऊ महिने इकडे यायची
याता डुटी गेलीता दहा पंधरा झाले
तरग ते हँडल कसं करतात हॅडल कसं करतात
कोण
ते दोघंजण
म्हलाग नाही आता आल
ह लग्न काय होत येरी तुला असं विचारायल मी
आपल्याला काय माहि देऊ डिटेल
नऊ महिने
पुरीला परीले प पुरीला बिठ दस सुट्ट्या रे पुर्वील काय अडचणींच्या.
त्याच्यात काय सारखं सगळं
हा.
झालं.
पोरीना अशा महिन्यातून दोन तीन दिवस तरी सुट्ट्या करतात. दोन तीन का होर ल मना बछ दोन पाच दिवस सुट्ट्या.
का काय तबलं
आ.
आम्हा.. तेवढ्या दोन पाच दिवसात तू भेटून या झालं.
हा ते बी आहे म्हणा त्याच क्टर गिटर असेल ना.
हा होते तिथं जाऊन भेटून ये.
हम्म. ते बी आहे.
हो‌.
करत असले तर काही करू शकतो माणूस.
हम्म.
हा तेच ना.
दुपारी किती वाजली आता.
तर का अकरा वाजून घेले ना.
अ तरी टाइम काहीच नाही याला
अठरा वाजी मला झोपी आयली कस की मी दिवसभर झोपलो नाही काय नाही काहीच त्याच्यामुळे झोपी यायली मला.
तरी काही काम नाही बर.
काम नाही काही ना करत झोपत झोपत येणार क्युती होतो आणि सकाळी सातला उठलं. तिच्यावर झोपलोच नाही.
अरे! मी सकाळी चार ला उठलो. चार ला उठलो त्याला. मास्तरला साहाला फोन लावला. साहाला फोन लावला. मास्तर ना ते म्ह सात ला रेट मास् तारी बी झोपल होत मास् तारीी झोपली हो बोड करून टाकलीज्यारे मग ते आजले की मलावररी मी येऊन देतो मला झोपेतर उठायला येणार नाही उद्या मी पर एक वाजता इईन म्हणी
हा
म्हणलं तुम्ही कधी आमाग गरजञलं
हो आता बी उठवाले ते का रूमला
हा मग आता ब येत
मायला त्या सांगितलं तरी मी
आज पाहि ते सकळी आलो बरं का म्हणजे ते आलं सातला सातला माल झोप लागली मग लईट आलेवरर मी सात साडेसातला झोपला सन साडेसातला वाटलं अ सकाळी झोपलो ते आलं त्या दरवाज्या बाजीला मी उठलोच नाही भाैया आता आ ब्या उठला आणि ते कटळा कटाळा चाललं गेलं वर सारी परं उठतले परत खाली आलं
हम्
दरवाजा आजला ऋषिकेश ऊठ ऋषिकेश उऊठ हा म ए ऋषिकेश मोठ ना आवाजला वरगते ना. मला आली बसूत म्हटलं काय सर ते ऐक ऐकलं तीी त्याला ऐकूून गेलं वाटत ते चाललं गेलं.
हम्म.
ते झालं परतपात्रावी चुंड्यान परत आलं. परत आलं पण त्या दज ठोकला त गेलं पडून मधलं मग त्या आब्या उठलं म्हणता त्या उघडलं ते
हो का?
हम्म नाही तर तिडार द आज सकाळी
हा.
म्ह कोण उठत एवढ लव का म
जाव देणे चल मी ठेवतो.
हो चाल.